काय ग बा चालो
हम् त्या बाईचं तिकड जायचंय, घेऊनला येता का?
येईल ना लोकतनाने फोन करते सगळे, मला हेच विचारत, तुम्ही येणार का तुम्ही येणार का ती बहिटते म्हण नाही, कररा कसं जावं लोकांच्या दारात,
हा बरोबर हा,
एवढी कंटिन्यस तिच्या जवळ राहते, म तिनी कराव ना एखादा फोन, ह नाही ना माझ्याकडे फोन नाही काही नाही, तला काही नाहीला फोन,
आजच कार्यक्रम आहे ना ते पल्लवी मध्ये,
मोठा कार्यक्रम देई, आता बोलवला नाही त्या का ब, जाव, मी म्हटलं की आता येतेका, मी काही र रेकामया हाती थोडी जाणार होती का, हम नाही आम्ही साडी घेतली, मी बी साडी सोळी घेतली असते.
साडी घेतली,
आणि अ अरीला साडी घेवालाई ठेवा ला नारळ अच्छा
त्याला तिच्या नवऱ्याला कपडे
टॉवेल टोपी देऊन टाका
आता जायचंय एक दीड वाजता जाऊन म्हटलं हा साड्या वेड्या बदलून जाऊ म्हटलं ना त्या
हां
फोन केला त्यांना पण आ मी पण येणार जेवायला जेवण बीतीत होते हो हम्म ल मोठा कार्यक्रम आहे मा आता नवीनच निघाले होते
हा पहिले घरात करायची आता बाहेर करता
लोकाला प्रदर्शन नाही ना गाव प्रदर्शन करता आलो कुठ हम्म हाऊस कसली आली काही आपलं बसता हे करत
ह काही नाही काही य चालय
ते काय म्हण होते ते बाई मी आमची जाव तकड गेली ती फिरायला तिथ इतका पाऊस म्हणे खूप पाऊस हो झाला म्हणे तिचा पायच कसो म त्याला होता हा पडता पडता वाचली म्हणे मी हा ना बाई पाणी पावसाच लोक फिरायला जातात त्याला पाणी पावसाचं फिरायला जाता मग पडतं लागलं मग तिला म्हणे तिचा पाय मुरगळून गेला म्ह चालता येई ना म्हण तला नाही हो तरी बी घरातलं काम काही सरतं का चालूत राहत त हे कर ते कर ते कर आता तिला डब्बा नेऊन द्यावा लागल इकडून आलंक डोवाळजेवणवून म आमचा स्वयंपाक झालेला आहे देऊन टाका लागेल दोन तीन दिवस तिच्या घरी डबे पाठवायला लागेल मला बाई म आता काय करत आता तिरच्या घरी करायलाच कोणी नि नाही ना त्याला काहीच नाहीये पोरगा नाही पोरगी नाही कोणीच नाही तिला राहते त मावशी मग म्हण देऊन टाकावतेला नाही का डबा जाता जाता तिच्या भावाला डब्बा देऊन देवा काय वरणभात केलं मेथीची भाजी केली आणि फोलवर केला म्हण डबबा ठेवायला पोळ्या केल्या असा तिच्यासाठी करावं लागेल मला
तिच्या नवरा
नाही नाही तिचा नावर गेला हऑफीसला तिचां देऊन टाकवा म्हटलं त ति तो म्हणे मी खाऊन गेईल म्हणे तिकडत म्हणे तुझ तुझो तुला पाठवतो म्हणे ते बाहेरच काही चवत लागत का
मकीनी मेस लावून घ्यायची
आता बघाल ती दोन तीन दिवस कुठं मेस का इथं पुढं असाल तर मेसचे डब्बे लावणार आहे ती सात आठ दहा दिवस तिला आ ऊठता येत नाही ना पाय मुरगळून गेला तर तशीच लंगडत काम करती ती असं
एवढं आता फिरून आली होती ना मागे कशाला जावं कुठं कुठ
गेली आता तिने तिच्या भावाने बोलवलं ति गेली तिचा पाय लचकून गेला तो लयच सुजलाय तो पाय उचलले जाई ना जेव्हा आता दवाखान्यात जाईल तेव्हा हे होईल बाई
हम्म काय करत काही नाही आराम चालला
ह का काही काम नाही का तुम्हाला तुमच्या हाफिसचे लोकांना हा का हम्म हम्म हम्म
हम हम
हम् हम जरा लवकर अंगोळ बिंगोळ करायची मावशी टाइम आम्हाला जायचंय आता जेवायला तिथे लई चांगलं मी जेवायला म्हण पोरं पहून आली हम्म खूप चांग चांगलं जेवायला राहत म्हणे तिथे होय जेवणाला असं ते झोके विके मामा मावश्या असे फोटो दाखवता मणे आणि ते करता म्हणे खरंच आहे का हो ते
करणारे मस्त करता पैसा असेल तर काय लागत
तिला असं मोठ झोका टांगला म्ह झोका केला म्हणे त्याला लय फुलं बिलं लावले म्हणे नाही डेकोरेशन बारीक केलं म्हण हे आमचे शेजारचे पोरं जाऊन आले म ते सांगत होते म्हणे मावशले भारीे कार्यक्रम मोठा केलाय म्हणे ताईने कार्यक्रम
जायचंच असेल मी तुम्हाला
म तर जाईल मी त्या समरच्या बायका रिक्षा करता येय रिक्षा करून पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये देऊन देऊ. आता नाही ओपलं पाय पाय पाई पाई मंग. काय करायचं जाऊ तर लागणार आहे ते येताना कस सामान राहत ना साडी विडी या येता नाही मग पाई पाई असं
जवळच आहे ना ते तुमच्या घरापासन
हम्म पल्लवी हा हा हे ना तिकडं येत. ते लांब हम्म जावं लागल मग काय करता का ते समोरच्या बाईच साखरपुडा होता त्या पोरीचा झाला का? साखरफोडा होती तिचा मोडलं का तिचं. हं.
त्या नाही.
आख्या गावात तर बोमब पसरून दिली म्हणे साखरपडा आहे साखरपडा आहे साखरपडा आहे फार कपडे. कपडे घेतले म्हणे साड्या बिड्या घेतल्या म्हणे आणि मग. किती दिवस झाले मी तर आयपूर आले अजून तर काही झालं नाही वाटत म्हला काय झालं काय माहिती.
त्या बा लोकांना कोणीतरी सांगून दिलं ती बहिणी. पोरगी पळून आणले म्हणून का त्यां लोकांनी सांगितलं
बई म. हा म.
त्या माणसाच्या तीन तीन बायका होत्या
अर बापरे
ह म्हणे मला द्यायची नाही त म्हणे मला करायची नाही.
अशी भानगड झाली का होय हम्म
हेथ पण सोडता का
तिची माहती म्हणे मी घोरदार सगळं पाहून हम् म. काय चाललं. खाल झाला का जेवण अ.
अ कामानी झालं जेवण बनवावं लागलं. म मला कोणयचं.
नाही का म स्वयंपाक व्हायचं पोरगा गेला का शाळेत.
जाईल आता हा बरं. कश अस असत.
कर गयच तू. हम्म. का का बाराचीट. हम्म कायत. मज येत असं जायचं. बाहेर. काही असल बघ ना असल बघ ते.
हालून पाळचा.
ह् बेडच्या खाली बघण्या तर मग. काय चाल ना. अगं द्यायचंय का ते. काय म्हणता
हम
अं पाऊस चालू इकडे त्याला खूप पाऊस चालू इकड बाहेर तर ल जोरात पाऊस चालू हा पाणी गेलं वाटत आल होत
हम
गेल वाटत पाणी आत्ताच गेलं हा भरल टाके टाक्या भरले इथ काहीतरी हे झालं वल्ल झालं ह
हम्
कायती
लोकांना दि का
कोण आलते ती हम्म गॅसच्या टाक्या आल्या वाटत, घ्याव लागल आता
टाकीचा नंबर लावला आहे.
हम्म
आता येतोयतो बाबा वा गेचे टाकी घेवा लागल आता बरं देव झालं नंबर लावलेला आहे ते बी लवकर भेटत नाही
अच्छ चांगळे चांगळे
ह म काय
हम्म
लवकर नाही लावला क मग ते अ एकवीस दिवसांनी बावीस दिवसांनी येत वाटत नंबर हम्म हॅलो
का म हा
काय म्हणते म्हटलं
काही नाही म्हटलं.
ती बाई कुठ गेली, काही बोलतच नाही मायाशी फोन व
खाली हे त्या देऊ का त्यांना?
काय ती पळ काढते.
बर बर थांमा मी देते एक मिनट.
आता नका देऊ जाऊ द्या, तुम्ही बोलून घ्या नंतर करेन मी त्यांना काम आहे मला, बर थांबा जरा
ठीक हे चालेल हो
काय म्हणता बाकी?
काही नाही मी म्हणलं आता बोलून घ्यायचं होतं, तुम्ही त्यांना बोलायच होत त
बोलल त्यांना कधी नंतर कोण
हूं तेच म्हणलं सांगून द्यावा यांना काय हे काय नही. देऊन टाका फोन हूं काय म्हणते?
काही नाही काय आराम चालला हा!
काय, थांबाबाई गॅसची ची टाकी आलीय आमची.
हा! ते काय वर्डू राहिला तो बाबा, गॅसची टाकी घ्यायला खाली आली
आवाज त नाही दिला, करते मग उचलून घ्या टाकीे बिकी
बरं बरं, चालेल ठेव, ठेव, ठेवू का मग? चालल.